हॅलो. हॅलो.
हॅलो.
काय करायली?
हॅलो.
हॅलो. हा हॅलो, काय करायलेलात? नाही मगा ते थोडं आता आवाज ऐकू यायला का नाही का माझं?
हा यायले यायले माझे माझे यायले का?
हा येते बघा. मग काय चालंय तुमचं?
काय नाही निवांत बसले.
हो का?
हो झालं का तुझं जेवण ते?
हा आमचं पण झालंय बघ, तुमचं का झालंत का जेवण?
झाले झाले.
मग काय चालू तुमचं?
काय नाही बघ निवांत आहे मी पण जेवण ते झाले बसले उग.
हम्म.
झालं मग दुपारचं जेवण करायचं, तू करती का नाही दुपारी जेवण?
नंतर करते ना अजून थोड्या वेळानी.
किती टाइम जेवते तू जेवणं?
सकाळी एकदा आणि दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा जेवतात.
तेच तीन टाईम जेवती मग.
होय.
हा हा बर, अजून काय मग?
अजून काही नाही बघा, इकडं पण पाऊस याय लागले ना.
यायलय का?
तुमच्याकडे याय लागलंय का?
आमच्या इकडं काल संध्याकाळी पडलेय मोठं पडलंय पाऊस खूप मोठं झालयं.
होय का?
हा. आता आता पण आभाळ हाय पाऊस पण
थोड पडतंय थोडं कमी होतंय, आभाळ हाय.
हम्म.
हा.
तुमचं जेवण झालं का?
काय म्हटली?
तुमचं जेवण झालं का म्हंटलं?
हा झालय सकाळचं आता, अजून अं दुपारी जेवणार आहे
काय?
हा. बरं तर कुठं, काय स्कूल ला असताना कुठं फिरायला वगैरे कुठ गेलती का नाय?
हो गेलते ना.
हम्म कुट कुट गेलती? हॅलो!
हॅलो!
ऐकू येते ना आवाज?
म्हणजे तुम्हाला काय आवडतं स्पेशल म्हणलंय तुम्हाला?
स्पेशल मला, हा मला पकोडे आवडत होते तेव्हा पहिला
होय का?
हा कबड्डी खेळत होते मी. परत स्पर्धा असायच्या ना तेव्हा. त्यात भाग घेणार. हा.
होय.
तो, तुला, तु काय खेळत होती?
म्हणजे आम्ही पण खो खो आणि कबड्डी
होय.
आम्ही पण हेच खेळत होते.
हा हा अ हे स्कूल ला, शाळेत असताना कुठं फिरायला वगैरे कुठ गेली का नाय ट्रिपला ते?
हो गेलते ना मी. ते गोल आणि आलबट्टी डॅम ला.
हा.
ला.
होय.
तुम्ही पण गेलताओ का?
आम्ही, आमच हा आम्ही पण, आमचं पण शाळेत असताना तिकड होतं ना ट्रिप. हो आलमटी डॅम परत, हा गोलघुमटला वन डे ट्रीप होत. तेव्हा मी जाऊन आले. अजून याला अ काय? हम्पी हम्पी म्हणून एक आहे.
होय का?
हा तिकड पण गेलतो. आणि कसं बहीण मोठी माझी, मी बहीण सगळे असं म्हणजे ट्रिप काढलेलं ना स्कूलमधे.
होय.
मग बहीण गेल्यावर मग मी पण गेल तेव्हा.
होय काय?
हा, खूप मजा येते! असं, सगळ्या मैत्रिणी असतात ना?
होय, मला पण खूप मजा आली. ते बघा तेव्हा गेलता ना.
हा. मज्या येते ग, तेव्हाच वेगळच असतय! अजून मग काय म्हणतीस?
अजून नाही बघ काय मुलं
हा हा. आम्ही पण बघा देऊ परत आता उन्हाळ्या च सुट्टी होत ना मध्ये. तेव्हा हा बहीण आलती तेव्हा पण आम्ही फिरायला गेलतो हेला. अं देहू आळंदीला. पुण्याला गेलतो फिरायला.
मग काय चाललय तुमचं?
काय नाही निवांत.
आणि
माझा आवाज ऐकू येतय ना तुला?
हो येते बघा आता.
हा चांगलं हा तेच म्हटलं फिरायला गेल तो म्हंटल आम्ही पण मधी. देहू आळंदीला फिरायला. हा बहिणीसोबत. तेव्हा मग कसं ऊन खूप होतं ना? ऊन मग तिथं मंदिर असं दगडाच होत पूर्ण म्हणजे असं पूर्वीचं
होय काय?
हा मग एकदम असं उन्हाळ्यात कस गरमी खूप असते. तिथं कसं एकदम असं थंडगार आणि असं छान छान वाटायच असं म्हणजे बसून. बसून राहायचो आम्ही सारखं तिथं. हॅलो.
हा हॅलो.
हा बोल अजून काय म्हणती?
अजून काय नाही बघा. तुमच्या मुलगी आल्या काय शाळेतून.
मुलगी हो आले की. आले आले ते तर कसं सकाळी जाते नऊ वाजता. परत बाराला येते घरी. आता धिंगाणा. हा आता धिंगाणा चालू असतो.
होय?
आले
होय?
हम्म. अजून काय मग?
अजून काय नाही बघा. तेच पाऊस यायला लागला ना बाहेर.
पाऊस यालय होय? लाईट असते काय पाऊस वगैरे आल्यावर.
हो एकदा असते एकदा जातेेत आणि
हा.
तुमचकड आहेत का लाईट आता?
आमचेत पण कसं काल पाऊस पडल्यामुळ परत रात्री काढले होते आणि नंतर काय तर कुठ तरी फॉल्ट झालतं. परत कोणते वायरमन हा वायरमन वगैरे येऊन हे केले ना? अ दुरुस्त केले परत मग लाईट आली संध्याकाळी.
होय का?
हा आता आहे लयट आता परत कस अ आता पण अजून म्हणजे असं आवाळच आहे.
पावसासारखं बारीक एकदम असं चालू आहे.
होय का?
हा. चालेल हो.. थंडी पण पाऊस आले की थंडी पण चालू होत्या.
होय आता फिरायला कुठे गेलत का नाही तुम्ही म्हणजे विचारले?
कुठ?
फिरायला गेलाय का विचारलंय तुम्हाला म्हणजे ते शाळेतून नाही.
आता आता काय गेले नाही. आता कस माझ डिलिवरी झालयं, ना मग मी घरीच आहे आता, मग सुट्टीत गेलेत उन्हाळ्यात गेलेते फिरायला.
होय काय?
हा आता बरीच आहे डिलीट झाली.
हो.
अग परत
हो का?
हम्म.. तू ह्याला गेलती का नाही अक्कलकोटला वगैरे फिरायला?
हो गेल हा हो घेत गेलते ना.
हा कोण कोणी गेलताय तुम्ही फिरायला म्हणजे तिकडे?
तेच आमच्या मावशीची बहिणी, आम्ही आमची वहिनी ते सगळं जण गेलताव ना आम्ही. स्वामी समर्थला हो तिथं पण छान आहे बघा.
हो बघण्यासारखं हाय छान आहे.
काय नाही मग.
आणि आणि परत गार्डन पण हाय अक्कलकोट ला. लहान मुलांसाठी. हॅलो!
हा हॅलो.
तिथं गार्डन पण आहे म्हटलं, लहान मुलांचं.
होय? हाय हाय आहे ना.
हा छान आहे ना, ते पण मग.
हो ते पण छान आहे आणि कुडल संगम पण छान आहे ना?
काय म्हंटली?
कोडल संगम पण छान आहे ना.
हो कुडल संगम पण छान आहे तिथं म्हणजे असं पाण्यात सगळं आहे. छान आहे तिथ पण.
ह.
मी कुडल संगमला लहानपणी गेलते.
होय का?
हम्म..
आमच्या हॅलो
मग काय? तुमचं जेवण झालं का? म्हणजे
अजून?
तुम्ही किती जण राहतात घरात म्हणजे विचारले?
आम्ही.. कोण नाही मी, माझी मुलगी परत माझे मिस्टर. असं चौघजण आता हे लहान लहान बाळ..
होय काय.
हा.
नही
हा, नाही काय चाल्लेय मग तुमचं.
काय नही निवांत. माझं पण बाळ झोपल्या, अंघोळ घातल्या.
म्हणजे तुम्हाला कुठला कुठला हे आवडतं ना खायला पियला म्हणल विचारु, ते पाणीपुरी. ते करतात ना.
पाणीपुरी आवडतेय.
हम्म
अजून अ व्हेज कुर्ची म्हणून हाय ते आवडतंय एक.
होय
हम्म हे कानातली भेळ
होय.
हम्म आवडते जास्त मले, हे आवडते हेज क्रिस्पी. पाणीपुरी पण आवडते. हम्म
व्हयं.
तुला काय आवडते?
मला पण ते पाणीपुरी आणि - पावभाजी
हा हा.
आणि दाल चावल आय
हा हा हा. होय का
व्हयं
हम्म, जेवणामध्ये काय आवडतंय.
मला-आम
हा.
तेच चपाती आणि भाजी असतात ना घरी.
तसं नाही म्हणजे अस कुठलं तरी एक नवीन भाजी काय आवडते का म्हटलं.
नवीन भाजी आणि
ह असं पनीरचं मन काजूपण.
सगळ्यात छानं तेत
हा हां.
तुम्हाला कुठला कुठला वाडते तर-
मला भाजीत फक काजूकरी भाजी आवडते काजूकरी.
होय का
हम्म दमान अजून काय म्हणतेस मग.
हो.
जेवण दुपारी करती का?
होय आता नंतर अजून थोडा वेळाने करतो ना मी पण सगळेजण.
हा हा हा चालतंय चालतंय ठेऊ का मग परत करते.
हां बाय.
बाय.
का पण ग?